हॅलो हम्म आज जर सूप त्या मॅडम येणार अस सांगतो तुम्हांला तुमची रेकॉर्ड पूर्ण ठेवला नाही अजून ग्राम
ते फोन करून सांगण्यात ते त्यात आल्या. हां अनुषंगाचे लिपिकच नाही लिपिकेन काम सोडून दिलेलं होतं बैठक आवरतय बारा बारा वाजे पर्यंत लोक आता दोन हजार बावीस वरण आतापर्यंत कंप्लीट आणल करीत.
म आता म आता बिल येईल ना चेन तुमला
आणि
बावीस पासन आतापर्यंत म लाही आहे बावीस तस. आ मग तस लिहिलेलंच नाही का आणि मग ऑडिट कसं करीत होता. बाई मॅडम सारे रेकॉर्ड पाह.
वच गटाचे नाही पण, मग ग्राम संघाची रेकॉर्ड आधी मागीन. ते
तेय ह आता
शिल्पा मॅडम बोली ना. सुप्रिया मॅडमला पात ह वे
हम्म.
तुम्ही ते तयार केलंय ना दशपराणी ह.
दश परणी करणे तयार करून गटाची मिटिंग ठेवली त ग्रामसघाची
तुम्हा जेमची चांगली तयारी करा लागनात परत दिन कॅन्सल करून मागच्या वेळेस पहिल्यांदा होतं म्हणून एवढं. मनावर नव्हत घेतलं.
हा ना मी मागच्या वेळेस पहिलेच घेतली जास्त नव्हती पहिले शूटच घेतलेली मे च्या पाच तारखेलाच घेतलेली पण तेवढी नियोजन जमलं नव्हत.
हा ना मग आसचेना आता पहिल्या वेळेस स्वत म्हणून माप केला आ - - त्यावेस तू बोलणेस का नाही? शिल्पा मॅडमला एक वेळेस विचारून घ्यायचं. हा ना फोन करते मॅडमला उद्या पसन आता. हम्. तयारी कशी कशी करायची म्हणा?
आणि तू विचारलू मॅडम म मॅडम म्हणत्यात तु - -
ते आसूदे मी चाट पाठवलेलो ग्रुपवर तो पाहा व्यवस्थित परत पाठवा मणा डिलीट झाला म - - मग मद्देनुसार मद्दे आपल्याला मांडता येतात.
हं.
काय? शेत तिचं म्हणलं झालं म्हणलं लयी.
हा.
आमचं शेतीच काहीच नाही मग अजुन - - आता काय हाय उद्यापासुन मिटींग घेऊ चेंजेस कर असं सांगणार हाय सर्वधारण सभेत लोक अपडे हा सर्वसाधारण सभेत - - सांगत चल आता. ठेवायचे ठेवायचे. मानाच सरलोकारे अन ज्या ज्या बाॅय बॉल - - त्यांना त्यानला द्यायचं काम वाटून - - म्हणजे त्या गटामध्ये आहे सूत्रसंचालन. चालतं ना. चालेल चालेलं. हा मुलीला चालत सूत्रसंचालन करायला. अध्यक्ष सचिव कशा अध्यक्षाला बलाला लावायचं. कारण तुमच ग्रामसंग ग्रामसंघामध्ये वर्ष दिवसभरात काय काय झालं किती मुद्दल आलं किती व्याज आलं हे सांगणारी बी चांगली हुशार लागती. मला खेती करल आण कीन आपण समजा साठ हजार दिलेले. य परत सेडवी झालेली नंतर त्या जाग्यासाठी दीलेले तेसांग मागच सांग म ते - - एप्रिल पासून जे जे करेल सगळं सांगायचं ना मार्च एंडिंगला मागच्या वर्षीच एप्रिल पहून जणार पंचवीस ते सव्वीस हां. दोन हजार पंचवीसचं सांगण्या आणि सगळं मग तुम्ही त्याच्यात फेडले किती? काय म ते बी त्याच उतरीन ना समजा तुम्ही एप्रिलमध्ये आले समज एप्रिल सुरुवात करायची तुम्ही आता ऑगस्ट मधी प्र सांगाले सारे फेडले. तर मग तेईन ऑगस्ट मध्ये प्रभाांगाल सगळी परतफेड केली म्हणून सीएलएफ असं पण मग ते साठ हजाराच सांगायचं ना, त्याचं व्याज किती आलं फेडले किती आहे बी त कळायला पाहिज ना. हा पहिले सात आठ हजाराचं काढायचं मग त्याच्यानंतर दीड लाखाचं
थांबा मी परत फोन लावतो. त्या जुन्या हॅलो मग पाच पण करणे. हा हा नाही एका वेळेला पाच फोन करायचं. चालते आम्ही परत लावते.